हॅलो.
हा बोल.
आवाज यायला का?
हो हे घरालाच आता काय घराल असं बोलाय
दहा मिनटं.
बोल बोला लागतंय कोणाला. नाई.
त्यान मल केला होता दोनशे रुपया साठी पण माज जोड नव्हते रे तेव्हा.
रिचार्ज झाला म्हणा.
म्हणजे मल जस्ट केला होता मण नाई म्हणजे काय झालं होतं एक् का एका घंट्या आधीच ला कोणाल तर पाठवले होते.
हम्
जड होती त न मंग नंतर त्याचा फोन आला तर रिचार्ज करायचं होतं. म्हणे दिदू दीडशे रुपये हायतं दोनशे रुपये दे ना म्हंणलं बाळा सोळा हजार रुपये काय केले म.
हम
त म्हणे जाऊ दे यार तू पण तशीच करता.
ह ह माझा फोनच नाय आला हो त्याचा.
रुसला गिसला का?
काय माई
म्हणजे मी दोन पण जीतं पईले तर मी चार पाच फोन केले त्याले. ते काय लागले नाय का त्यानं उ चलले नाई का माहित साधा कॉल पण नाई व्हाट्सअप कॉल पण नाई मग त्यानं तर प्रफुल्ल दादाच्या नंबरवर आला त्याचा.
हा.
म त्यावर रिचारजचा बोलला कॉलर आला. रिचार्जचय की रिचार्ज नाई असं तसं. मंग त्यानंतर परत आला म्हणे ड देता का दोनशे म्हटलं बा म ज जवड होते म्हणलं आता नाईयेत.
हम.
म त्याच्यानंतर मंग मी त्याले मी त्याले हे मम् मम्मीचा फोन आलाता मम्मी म्हण होती की त्याला समजून सांगायचं होतं. म यानला आता आज कसं सांगुत मम्मी म्हणे न सांगू का मम्मीचन त्याच बोलणं झालं. त तवा पण ते असं व्यवस्थित आता नेहमी कसं मस्त ती करते मजाक करते तसं काय बोलला नाई. अन मी पण बोलली त कधीच असा फोन ठेवत नाई बरं ते ठेऊका वगैरे असं बोलते. पण म्या जसं काय म्हणलं बा नाई येत त त्यानं मला असं म्हणलं बी नाही ठेवू का नाई डायरेक्ट फोन कट करून टाकला. म्याले ए हे जरा रागातचे याल काय समजाव म्हणलं आता. पण मग परत मग आपण जर बोललो नाई आपल्याला असं वाटंल की रागाते आण त्याले असं वाटंल की बा याले यायल्या म्हणजे फरकच पडत नाई असं वाटंल.
थांब
तर.. करायला लावतो मी.. मम्मी.. ले मी करतो. बोलत नाही म्हण आता व्यवस्थित.. रे चार्ज आजच संपलं तर मग उद्या सिम बंद पडल ना त्याच?
हो आजची तारीख कि.. नी
पैसे है.. आजची काय तारीख य पंचवीस.. सव्वीस तारीख हे सव्वीस तारीख
चौथी किती.. किती महिन्याला महिना है यो
एकतीस.. म्हणजे सुरू झाली ना
एकतीसाचा है का? सव्वीस म्हणल्यावर
हो.. एक तारखेला होते त्याची पेमेंट काई तरी दिवसाची
हो
म क स व म्हणगी
त्याची पेमेंट नाही होत हो एक तारखेले दहा बारा तारखेला होतो.
नाई
असे ते महिन आ..
तसं नाहीय.. य म्हणजे त्याच.. आता अं.. त्याचं कसं आहे. आता एक तारखेपासून महिना असते ना आपला.. आता आमच्या हॉस्प एक तारखेपासून महिना आहे. पण.. जे वरचे सपोज आपण दहा दिवस, वीस दिवस असलो ना तेवढेच पैसे देत होती दहा- वीस दिवसात जेवढे होतील तेवढे.. आणि मग एक तारखेपासून तुमच पुढचा महिना जे एक तारखेपासून ते एकारखे चालतंय.
हाव.. रो..
किस्तचा मेसेज आला पण तीस तारखेलाच आला.
कधी आहे पण कि.. किती तारखेला उभाराव लागते हे
तीन तारखेला नऊ वाजता करेक्ट मोड आहे का?
उद्या सकाळी
सकाळी.. करेक्ट ती.. न.. अ.. तीन तारखेला सकाळी येत असते लय जाड -जाड धूत
ह.. व.. का?
हम्म.. मेसेजलईच आधीपासून येते पण
जाऊ दे.. आता तिज्यात मजाच असते. काय माहित किती राहिली अजून.. आता तर घेतलाव किती महिन्या फी राहिली पंधरा महिन्याची
हा.. व.. बा चार झाले वाटत. नाई आला.. ह्म्म..
चार नाही झाले ना... मा.. एप्रिल, मे
हा येणारा चौथा जाऊ दे एक वर्ष जाते एक वर्ष जातेच म्हणजे आरामात.
हो. जाऊ दे म्हणाव ज्याजा काय प्रॉब्लेम नाही तसा.
हम्म. पुरला पण ते इथ लय जणांन तेच घेतलेत मोबाईल.
आं?
इकडं लय जणांना म्हणजे आता आधी कसं आयफोन घ्यायचेत ना सर्व
हां.
पण हेच मोबाईल घेतलेत सगळ्यांनी.
हम्म. जाऊ दे घेतला एकदा पडला त्याचा काही नाही घेतला ते घेतला. तुवा फोन चालते का नाही चालत?
चालते हे याचा काही प्रॉब्लेम नाही.
अं?
चालते याचा काय प्रॉब्लेम नाही.
अच्छा.
हम्म.
जेवण वगैरे केल नाय वा काय?
मला बोलत होती म्हणे कावं म्हणे तिचं पोरगं आलं कि सोनं करते अ पैसे देते असं तस.
हा.
अ मम्मीच्या मोबाईलचा कॅमेरा खराबय तर तो त्या कॅमेरा सुधरा. मग म्या म्हणल सगळं पोरग करते पोरली ती फोन करते म्हणलं तिन कॅमेराचा पण फोन पोराला म्हणावं. तर म्हणे आव पिसे म्हणे पोरग जर एक एक लाख चं सोनं करते म्हणे तर त्यो हजारचा कॅमेरा तर टाकायचा पण टाकतो म्हणला मला काय नाही पण मला पोरगचं हजार रुपये देई देईल म्हणल आणि मी त्याच हजार रुपयात तिचा कॅमेरा टाकेल म्हणलं सारखाच पडते म्हणलं.
हा.
मग ह हसू लागली ना.
अहो मगा लय वेळा म्हणालो त्या दिवशी त्यानी फोन घेऊ गेलो मम्मीचा कॅमेरा बघायसाठी तर गेलो बर फोन घेऊन गेलो मी.
हा.
अग मी गावात गेलो दुसरेच काम केलो सातशे मग वापस आलो कॅमेरा टाकलाच नाही.
मल मल आ आता म्हणजे मम्मी म्हणत होती कशावरून तरी कि कम काय तरी अशी म्हण
अरे लय वेळा तरी मग म्या म्हणलं बरं मम्मीला की हा हा.
हा त्या व्हिडिओ कॉल वर बोलत होतो बोल बोल.
तो आवाज कटत आहे ओ हा बघ हेच म्हणलं मम्मीला म्हणलं म्या हा मम्मी म्हणलं म्या कॅमेरा म्ह्यांच्यान टाकणं नाही झाला. कॅमेरा मायाच्यान टाकनं नाही झाला. तु जाय तू टाक तु जाय तु टाक मम्मीला लय वेळा म्हणलं पण मम्मी काही मम्मीला काही मोबाईल टाकला नाही आता सांग बरं.
नाही टाकतो म्हणे आता.
म आज तर ते आधार लिंक करायचं होतं पण झालं नाही. नाही ना त्याचाकडनं ओ टी पी नाहीयत माय आय टी आर बघयच्या राहिलं.
अरे यार ते अशे कामं तर लवकर करून घ्याला पाहिजे होते.
अहो मला ध्यानच नाही ना मी घरी गेलो मगच आणि घरी गेलो मी शेतात गेलो पण शेतातून वापस आलो पण म ते लक्ष म्हणजे मला करायचं होतं पण म्या म्हणलं करता येते उद्या उद्या आणि ते राहिलं. ते राहिल मला लक्षातच नाही नाही तर मले आधार
पंधरा वीस मिनिटात होऊन जाते ते.
तेच ना मंग पंधरा वीस मिनिटात होते पण म्या केलो नाही ना तूला काय सांगू मले आधार
पण मोबाईल मध्ये रिचार्ज असला ना
हा मग आधार कार्डला त्यांनी नंबर लिंक करायचा बाकी काहीच नाही करायचा. पण तेचं आता होते का नाही काय माहित बाबा कधी होते.
लय प्रॉब् लेम येतात म्हणजे मा माझं कसं झालं मी आधार लिंक करायला एक-दोन वेळा गेलेली पण हा आणि मंग त्यानंतर नाही का मला आधारचे मेसेज वगैरे पण यायचे
हा.
आणि मंग आता बंद झाले.
तेचं ना मंग तर मला ते ही करा लागततं ना म्हणून तर मंग सगळ्यात मोठं अर्जंट. ती काम आहे पण आता काही जाऊ सुट्टी हांगर नी उगच चाललो आपण दोन तीन महिने नव्हते का?
नाय आता तीन महिने तर नाव घ्यायला जमतच नाय ना.
म
. हम्म.
फिरायला आता वीरायला . नाही रे मला लय अर्जेट होतं माय आय टी आर बघायचं राहिला रा
हा. ते काय म्हणजे पर मंथ भराव लागते का?
नाही हो वर्षाचा भरायला लागते आय टी आर म्हणजे टॅक्स.
हा हा मग यावेेळेस तू म्हणलं असतं तर मग आ आठवणी नं काढून घेतलं असतं ना आपण. म्हणजे तु जर घरी जरी म्हणला तुला आठवण करून दिली असती. आणि तू याच्या आदी कधी फोन वर पण नाही म्हणला कि मल हा पर तू हे तू जरी यावेळेस म जे फोनवर म्हणलं असतं ना
हम्म.
तर मंग आपल्याला आठवते ना की गडे फोनवर बोलला होता मंग मी दे देती
हो हो नाही मी मागच्या वर्षी टॅक्स भरला होता का नेहुन.
हम्म
तर त्याच्या वेळे ते नंबर दुसरा चालू होता ज्याला नंबरि काय त्याच्या रोटी ब पड मग ल सम घेत विषय मला कि आधार कार्ड आलं तर तीच शिपी आहे ना
हूं
हॅलो!
हा बोल ना.
आवाज येतोय का?
हा पूर्ण येते.
आव ते मागच्या वर्षी मी ते दुसरं सी ते ते दुसर सीम होत होतं ना माझ्याजवळ.
हां
हा ते दुसरं सिम होतं का नाय ते मागच्या वर्षी वाटतं त्यावेळीस भरलाता होता त्या त सिमलि ब होता त्याच्या रोटी बी आलता
तू सिम नको चेंज करू आता फक्त-
हा आता लदाख रसन घेतलं ना आता याच्यावर काही ओटीी नाही करायची हिलिंकच नाही असा विजीवाला
हा ह
म्हणून आता येऊन राहिलं तर राहीलं. जे नाही भरला तेला लागून पुढच्या वर्षी म काय करावं.
हा बरं ठीक मी करते. करतो नंतर हा